हा एक मिनट एक मिनट. हा.
हम्म येत का आवाज आता?
हा येतं बघ.
हम्म अ झाले का चहा नाष्टा काम?
हा काम चालू हाय तस बॉक्स मध्ये भरालोय आता इथन आवरायचं. च बाकीच.
अजून किती राहिले बॉक्स भरायचे?
झाले पाच सहा बॉक्स राहिले.
संपतच आलय आता काम.
आ?
संपत आलय म्हणजे.
होय होय झालंय सगळं झालंय. पोरगाला घेऊन बाहेर गेल्यात होय आता त्याला पोट त्याला घालायचं पोरग्याला आणि मग तिथनं चालू.
हम्म.
उठलाय मगाशी खेळालता. जरा बाहेर घेऊन गेलेत
मग त्याला काय खायला लागतं त्याला?
आता काय दूध बिस्किट नाही तर काही तर भात दूध भात असं.
हम्म हम्म बिस्किट चालतंय त्याला?
होय ते मारीच चालते मारीच चा शुगर फ्री असते ना ते म्हणजे जास्त नाही. तेवढे दोन तीन आम्ही कवातार घालतो असं रेग्युलर नाय काही तर खायला नसले कि मग ते येत
हम्म हम्म.
नाहीतर मग रेग्युलर आपलं वरण भात दूध भात होय दूध भात त्याचा असतो.
ठीक आहे बिस्किट थोडा प्रॉब्लेम आहे. काय नाही आता बसलो चहा घेऊन आलो मी पण. हो. मग आता थोडंं काम सुरू आहे हम्म.
हा हा.
वेळेनुसार करतो पण आता समोरच्याला काम मग ते त्या तारखेलाच पाहिजे असेल तर मग ते करावं लागतं.
हा हा अस हाय व्हय.
व्हय. हा हा पेमेंट पडतं का तस मग?
हा पडत तर बऱ्यापैकी चांगला.
हा हा मिसेस?
होऊन जात. हम्म आहे ती अह गवर जॉब आहे.
व्हय.
हम्म.
हम्म आता घरी आहे का?
नाही आता नाही घरी नाहीत. ते मुंबईला आहेत मी जाणार आहेता मुंबईला दोन दिवसात.
पण तुम्ही पुण्याला आहे का?
हम्म.
हा. ठीकये.
हम्म म हे आता अह संध्याकाळी काय तुमचं भाकरी बनवणार का चपाती?
भाकरी भाकरी सकाळी एक टाइम चपाती डब्याला असते, मिस्टर डबा नेतात ना मिस्टर.
हम्म हम्म हम्म. किती वाजता तुम्हाला सकाळी कामं चालू करावं लागतंय?
अह दहा अकरा वाजतयं की तस सगळं आवरून
हम्म ते बाळाचं पण आवराव लागत असेल.
होय अकरा साडे अकरा वाजतात तश्या सगळं त्याचं आवरून, घरातलं आवरून सगळं
आणि संध्याकाळी परत मिस्टर येतात नऊ वाजता.
होय नऊ दहा अह दहा वाजतात ते
मग संध्याकाळी जेव त्यांचा आल्यावर का?
होय आल्यावर त्यांनी सगळे एकदमच जर आमच्या टायमात आले, तर मग सगळे एकदम बसतोय जेवायला. नाही तर मग तेनी नंतरच बसते.
हम्म कारण किती लावे तुमच्या तिथ त्यांचा जॉबचाच जे हे
अ दहा पंधरा मिनिटाचा रोड हाय.
हां म्हणजे जवळच आहे म्हणजे
होय जवळंच हाय असं एवढं लाय लांब नाही. अह तसं नऊ ते सहाच टायमिंग हाय.
हेल्प.
मग दोन तीन तासं ओव्हर टाईमला थांबतात.
हॅलो.
हॅलो आवाज यिना काय?
आवाज येतोय का?
हा येतोय की तुम्हाला?
हॅलो.
हॅलो आवाज यीना काय?
हॅलो.
हॅलो.
हा आवाज यीना काय?
हॅॅलो.
हॅलो हा आवाज आला का नाय? हॅलो.
हॅलो.
हा आवाज यीना का काय? हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो
हॅलो
हा आवाज यीना काय?